प्रयत्न करून चालुच राहुदे.
हों.
हां दोन दिवसान लावून दे.
बरं.
लयच पाऊस चालय आता रोज बनवायचं नाव घेईन. का ओ. पाऊस बंद व्हायचं नांव घेईना ना. पाऊस बंद व्हायचं नाव नाही घेईना ना मला पळन बी ये माती चीख. कल होंडीडी साडा.
हम्म, बनवता.
हां.
. याला ड्युटीला जायचं सहाला उठूव मला. बरं. सहाला सहाला. .
आं.
सहाला उठीव मला.
बरं बरं उठीन ना, हां.
हम्. जनरल ड्युटी जायच जॉईन होईना न मला.
बरं ब.
येवंद संपला आमचं आता.
होंव.
ते भी सगळं लोड शेअर्स .
हां.
हम्म, पण दाडी बिडी करून झालंय सगळ.
हां.
दाडी करून झालंय ना.
आं.
दाडी करून झालंय दाडी.
दाडी बरं ब.
ह्म्म तुला काय ऐक ऐकलं माडी?
नाही ते नाही ऐकू आलं म्हटलं माडी बांधत्यात हे दुस, एका दिवसात.
. किती किती मिनिटं आहे.
हम्.
किती मिनिटं?
हम्म.
एक का दोन.
दहा मिनिटं
दहा मिनिटं तर दोन टक्के चार्जिंग आहे मै.
हम.
दोन टक्के चार्जिंग नाही राहत दहा मिनिटात.
तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही ठेवू शकता.
य अडचण काही नाही मग दहा मिनटं स्विच ऑफ होत तर चालून दिलाय मग. . हम् बरं का पायाच्या पायाला वात येऊ लागल्या.
मोबाईल मध्ये चार्जिंग नाही ना. आसन तर चालू राहू दे फोन
टू-टू मिनिट एक्कीस सेकंद
नसणं तर तुम्ही कट करू शकता
झालं का काम
हा
काम झाल का
हा
दस मिनट तक दस मिनट तक णा ठीक आहे चालू राहून द्या मग हम्म
आण खरं तिकडून
का हॅल्लो
ब
ह ह आणि ते पिरियड सुरु आहेत ना बर-बर काय चालूय तुझ
काय नाही
तू कार्या ॲप डाउनलोड केल का हॅलो
हम्